ऑंखो का ना आवाज आतो ऑंखो.
हम्
हम
हम
किड
हम
कि जातेय.
जलगाव
आज जे
हा दोन वाजता हॉटेल वर आवडीचे वाटता. ते
रेल्वेन जहा
हा रेल्वे होत्याच की
तू रेल्वे होगी ने वा
हा
म्हणजे मी रेल्वे फाटक के आलेय.
कारण नाशिक हे
हम्म
नाशिक रोड उलट
जगेच बोलतो एरिने
नाही ना बा एक सेट आहे पंधरा वीस मिनट
ते क गाडीत थोई धावणार रेव पागे बी नाही जानागी. आणि कोठ टिकीट काडते
अ एक शंभर एकशे तीस काय काय
बेनि महा
ह
आणि बसने बसून जाणार आहे. उद्या खूप पैसा लिहिलेणार नेव.
पाच चार भा वक आठ भाऊ जाणार अडे ना ह म्हंचनयल मॅम
सस्ते मे मस्तने
हम्म लवकर आणि त्रास बि नाही केयना
हो होवे शिर जावनो
हवेेशीर मस्त
आणि त्याम ओल्डा आट स सी बा टाइमिंग धडा धड धडा धडाता जध
हा
काय अ अ काय
हम्म
वक्ती कर आण धलाव
तो ही फोन आलो होत अंजली तानाजी नाईकपुरे
खात
हम्म
त नाव भी पढे नाही
पुरो ना पुढे संजय नताना नाही
हा संजना दज मायक
हम्म
आम केटा वरडायवाज आपू गम ती वर्ष
हम
हा
बरोबर
हम्म हम्म हम्म हम् ह
बापरे तु म
ह
ह हो
आणि ते आजकाल
हय
जिया ह जिया है की हाय एक केडो राहत या झारखंड लोक फंगे लोक होर तू ना
तु ना आजी काली कुतीस क होई होता हून
हो पाखांज वेला आहे ते कर तुझी मैत्रीण चे फोन आहेत
खली पूर्ती
विकली कुर्ती
एकोके द फोन आहे की
हो हा माझी एक बहीने कार करती ते सां हम
विशाल लाखला तियल मल मुना हाजी
हा मनाखे ना ंग मल तो खत मस्तता दिखा प बोला अने कावीसले होठे का ते
एम विशलला द अस खूप काली ह का
हा होती विना सारी आहेय
म्हणजे सेम सेम देखाते घ नम
सुगंधित हो
किता लव आहे एकके अ गांडीी आमु तुम्हा आ न आम्हा परफ्यूमड लि
नाही ते ते तर फिती फुली मागवा हो
गाड तरीित्या फित पैसा मागवून देतो ना दे पिसे बीजे पयरे व देेत तर ना बीजे पय ए बाय गो गली होते बी हे ध्याेत होपाच्या मागणारारीी ते आ ऐ काय किसच अ सव रित सवय मीध्याान राखेल
हो आता एकच गेमर आध
पेन बा तो आम्हा तो बशया पयार डयने कोत मोर्या मघया पाच स वर झालं मरी काही
अरे प नाहीत तुम्हा रड आहे ना म क पैसा त्याची हा ते मागत नाही
तु त ना नाही वा खेरी जाकतु खुंबला
त जाकू ह तू मा होरड ना म पयस माात तडो ना बेक ते रत अरी ओराडकार हन माात पर्सल नवा नाहीक नाही हॅलो हो